हॅलो.
हॅलो.
आवाज येतोय का माझा.
हो ला हा बोला आपण काय करता
पाऊच चालू हाय का हम्
पाऊस आलाय आत्ता दोन तास झाले तेव्हापासूनच नाही थोडस मापताची कमीचे
हम् हम्म् आमच्याकड कमीच आहे शेतीला पाहिजे इतका तरी नाही झाला अजून
शेती एक तुमची
हो
काय पिकं घेतल्यात
सोयाबीन आहे मका आहे डाळी सॉयाबीन मका आता पेलिये दहा दहा बारा दिवस झाले पाऊस नव्हता एवढं त्यामुळे पेरणीला उशीर झालंय ना
हम् आमची पण तेच पिक हायत
काय काय
आमच्याकडं हाय सोयाबीन मका हेच पी काय असत
हम् हम बाकी काय चाललंय अजून
बाकी काहीच नाही हेच आता जोडधंदा हाय गाईंचा गाई दूध काढायचा टाइम झाला
कोणत्या गाई हायत जे दुधासाठी जरसी हाय का
ह दुधासाठी सर्व हम्
हम्
पावसाळ्याच्या दिवसात त्रासच होतो चारा पाणी पावसाळ्याच्या दिवसात चारा पाण्याचा त्रासच होतो थोडा आवाज येतोय
हा हा मला पण येतोय हा पावसाळ्यात चारा पाणी ना करायचं म्हंटल्यावर औषध कापायला चारा कापायला जायचं टाकायचं
ह
हम् ह
तुमचा काय जोडधंदा
आईन बोड फस
हम हं कोणची हाय व्हरायटी हा कोणच्या व्हरायटीचे
असोजत
हम हा
वाईट असतात का सर्व
हा हा
आपल्या गावठी शाळ कशा कलर म्हणजे काळ्या सफेद
हम हम
लाल कलर असं मिक्स राहतात तसं त्या नसतं
हम हम
आणि शिवाय त्यांना बाहेर पण नाही नेलं जात चारायला एकाच ठिकाणी असत
् शेण म्हंदच असतात चाऱ्याच कसं असत त्यांचे
चाऱ्याच गवनी केलेलं आहे भूस टाकल्या भूस टाक तो मुरुडास केलाय आणि जो आपलं साध मेथी घा अस काय काय
बुस कशाचं
भूस व्हय सोयाबीनच भूस आहे तर त मुरुड घास केलेला आहे तो ज्वारीत म्हणजे जॉरीची वेगळी व्हरायटी राहते ते खोंड बनतात त्याला
हा हा
तर त्याची ओोलला असताना स्कुटी करून पॅका भरून ठेवल्या म्हणजे ते पावसाच्या दिवसामध्ये मग उपयोगात येते टाकायला
हम् हम् माकाचा माकाचा मुर्गस करतो तस
हो
हं हं
म्हणजे दाण्याचा मुरगास केला पण जनावर पण खायला व्यवस्थित खातात
हो
हम हम् हम्
सकाळळी त्यांना काही चारा बिरा म्हणजे धान्य बि्य
हम्मम हम्म हम्म
हॅलो
हम्म हम्म हम्म
हॅलो
हम्मम्म् हम्म हम हम्म
हॅलो
हॅलो
हम
ठीक येतोय का आवाज आता आवाज ब्रेक होत पाऊस चालू आहे ना
सकाळी त्यांलाच धान्य देेत का संधी येतात का काही असं काही नवीन
नाही दान म्हणजे मका मका असते द मी ते शेतात मका करतो ना ती मका काढल्यानंतर तरी तसे साठवलेली रा ते म्हण दरवज सकाळी त्यांना एक माप असत ते टाकल्या जाते ल्यानंतर् एक दीड तास नाही काही दिलं जात मका टाकल्यानंतर मग नंतर घासता खायचा आणि त्यांना पाणी पिण्यासाठी ना हे केलेलं आहे आपण माठ ठेवायला तस घडू श करतो तशा घडू शक म्हणतात ते ना पाठी ठेवलेली जे प्लास्टिकच गमी ठेवलेलं आहे ते भरून द्यायचं मग त्यांना पाहिजे त्या पाणी पित घास खात पाणी पित त्यांचं त्यांच रोटी होऊत चालू असत म मग नंतर डायरेक्टली संध्याकाळच्या वेळेला
हो का चालेल छान व्यवसा आहे तू पण हम्म जास्त कष्ट कराव लागते नाही
हो गावठी शांसारखं बाहेर चारायला वगैरे पावसा पाण्याचा असं काही प्रकार नाही ति बाहेर ल न लागत
हा ह
आणि विशेष म्हणजे तशा यांचा वास पण येत नाही गावटीच्याच कस जास्त वासेत तस त्यांचानी वासेत
तुम्ही आंघोळ घालत असता ना त्यांना
हो दहा दहा बारा दिवसातून एकदा
अस्ंच्छा त्याच्या त्याच्यामुळे मग वास यायला फरकच पडतो
हो आणि शिवाय मगे ती व्हरायटी पण असे चेत्री ना म्हणजे आपण कसं म्हणतो स्वच्छ राहणं वगैरे तसे त्यामुळे मग ते तसं गावठी शायांचं तस नाही राहत ना त्यामुळे गावठी शायां जास्त वास येत
हम् हो गावठीचा आणि हायब्र्रीड चा थोडा फरक कडत
हो
हम्म
बाकी तुमचं काय शेतात अजून
शेतात स्वाभन आहे कांदे आता रोप टाकायचे कांद्याचे म काय काही तूर लावलीय
चं
हम् ह
मेन पिक कोणती हे?
मेन पिक द्राक्ष आणि कांदे हे. आता द्राक्षाच ऑक्टोबर छटणी गोड छाटणी गोडबार छटणी चालू होन जाईल ऑक्टोबर पासून.
हो, हो.
हम् म्हण आता याचे रांगडकांद्याचे रोप टाकले जातील. मग ते दोन, दीड महिन्यात लावायला येतील.
हम्म. त्यानंतर उन्हाळा कांदे.
हो त्यानंतर उन्हाळा कांदे. उन्हाळ कांद्याचे रोप अक्टोबर ऑक्टोबर, नोव्हेंबर, ऑक्टोंबर, नोव्हेंबर अस या दरम्यान टाकतो म्हजे डिसेंबर मधीते. रोप लावायला येऊन जाते उन्हाळचे डिसेंबरमध्ये. लावले म्हणजे मग मार्च मध्ये परत कांदे काढालायचे कांदे आले काढायला का मग कांदे काढ जाळ्या साठवाय तोपर्यंत द्राक्ष हा उन्हाळी कांदे आहेना.
मार्केट कुठपर्यंत आता सध्या म्हणजे मार्केटची लेव्हल काय परोडेबल असतं का?
हो या वर्षी बर मार्केट आहे सरासरी एकोणाविशे, दोन हजार उंचामध्ये गेला तर तेवीसशे पर्यंत असं मार्केट आहे थोडं कमी जास्त होतं तर आता कधी पंचवीसशे कधी एकोनावीशे कदी, दोन हजार कदी तेविशसे असं कमी, जास्त होतच राहत दर हफ्त्यात ते वेगळ, वेगळ मार्केट राहत. पण सरासरी हिशोब धरला तर या वर्षी बरं मार्केट आहे.
हो साग.
हम्म.
बाकी त्याला जोडी भाजीपाला अस भाजीपाला वगैरे नाही करते काही?
नाही भाजपाला नाही. हम्म ये गाईनस एक व्यवसाय कांदे, द्राक्ष याच्यामध्येच वेळ पुरत नाही. त्याच्यामुळे भाजीपाल्याला काही लक्ष देेतील.
हम्म..
करतात काय भाजपाला?
नाही आम्ही पण नाही करत.
ह हं.
टॅमॅटोच सीझन हे ना भरपूर ठिकाणी टॅमॅटो लागण राहते. तुमचे ईकडे नाही लावत का मग?
नाही आमच्या इकडे लावता पण आम्ही नाही लावती.
हम्म.
ही सवजात व्हराठीे कुडून आणली होती म्हणजे जातीची शेळी कुडून आणली होती?
काय, काय आवाज नाही येत.
तुम्ही सोवजात जाती निवडली तर याची व्हरायटी कुडू म्हणजे शेळ्या कुडून आणली?
राजस्थान मधनं आणल्या हाय.
तांपोळ मंग त्याची विक्री कशी करता? म्हणजे बाहेर
विक्री म्हणजे
हो, हो बाहेर नेल्या जाती म्हणजे अ बऱ्याच वेळा असं होतं की काहीनातो जोडधंदा म्हणून ज्यांना स्टार्टअप करायचंय तर ते लोक पण बघायला येता आणि त्यांना चॉईस झाले तर घेऊन जाता नाही तर मंग बाहेर अ एक्सपूट केल्या जात ना असं एक मार्केट आहे आमच्या इथेच आमच्या इथे म्हणजे जवळ पण नाहीये थोडंसं लांब आहे. मग तिकडे नेलं जातं मग तिथे विक्री केल्या जाती. कारण की ती अ म्हणजे ते महाग असते ती व्हरायटी पण जे घ्यायला जाय त्याची किंमत पण जास्त आपल्या गावठी शेळांपेक्षा आणि लोकल ठिकाणी नाही घेतल्या जात ते. त्यामुळे मंग बाहेर नेलं जातं विक्रीसाठी.
मोठ मार्केट.
हो मोठं मार्केट म्हणजे आपले असं घरगुती ति जे लोक येतात घरी जे गावठी शेळा घ्यायला कसं घरी येता लोक मंग ते तसा प्रकार नसतो यांचा
हा घरी व्यापारी पण येत्यानं शेतकरी म्हणजे ग्रामीण वर् येत न्यायला.
हो.
ब्लँक तस ही व्हरायटी म्हंटल्यावर ग्रामीणवाले सांभाळण्यासाठीही नेत्यानं बाकी मंग मोठ्या मार्केटला न्यायच म्हनलं तरी चालून जात काही अडचण नाही. म्हणजे विक्रीच थोडक्यात काही टेन्शन नाही.
हो
ठीक आहे चालेल आपले दहा मिनिटं झाले
हो ओके